आवाजचं येत नाही का?
नेट प्रॉब्लेम त्यामुळे येत नसेल, हॅलो.
हा बोला की.
काय चाललय आणि म?
काही नाही आता जरा टीव्ही बंद केला डोकं दुखायलाय म्हणून जरास सकाळचं खायचं आणि झोप नाय
हुं हुं. काय केला मेनू बाबा मेनू काय केलाय आज?
आज व्हय आज मला काय माहित नाही काय गेले ते मी किचनकडे गेलच नाय.
आ हा.
थांबा एक मिनिट. हॅलो
हॅलो
हां.
काय झालं?
ह
हम्म.
जरा काम होतो घरात. ते घरात आजोबा आमचे ते हे करायला लागल्यात धान्य भराय लागल्यात. मग धान्य भराय लागल्यात मग भावाला सांगितलं ते जरा असं मदत कर म्हणून
अं हम्म.
हम्म म
तुम्ही काय मदत करत नाहीसा काय?
नाही करत करतोय ग मी. जरा मला कंटाळा आलाय म्हणून बसलोय.
हा हा. आणि काय चाललय.
काय?
प्लॅन कधी करायचा मग?
कोणती ट्रीप?
आ.
कुठली ट्रीप?
ट्रिप ट्रिप दांडेली ट्रिप.
हम्म का. तर कॉलेज चालु झालं कॉलेज. चालू झालंया आज. बघोष नाही दांडेली.
लवकर होते कॉलेज तर
जुन महिना. महिना आला की
हम्म हम्म दोन दिवस सुट्टी काढायची फिरायसाठी
हम्म आता परत सुट्ट्या च होत्या की किती दिवस.
हम्म हम्म मग आणी काय मग?
तुझं काय चाललंय.
मग आता कॉलेज सुरू होणार मग शॉपिंग वगैरे काही केला की नाही.
नाही काय. केले अजून करायला जाणाराय.
लक्षिमी मध्ये कोल्हापूरमध्ये तिथ खूप छान ड्रेस. होतेे.
हम्म काय काय मिळतय ते.
ड्रेस, साड्या
हम्म.
अजून काय मिळतय.
आा. नाही तिथं एवढंच फक्त ड्रेसच साड्यांचं खरं ड्रेस ते भारीच आहे साडे पाचशाला ते ना अस पूर्ण सेट तयार. नाही.
नाही का?
म-
काय नाही- कनच?
आणी बघ. निवांत.
हमम.
आणि काय चाललंय मग?
काही नाही, माझं पण निवांतच चाललंय.
हम्म हम्म.
हा.
काय नाही बघा.
ती मला पनीरची रेसिपी सांगा ओ.
किती वेळा इथ मग- हॅलो-
हा हॅलो.
मग? काय आणि निवांत?
होय निवांत आणि - ती म्हणाली की मी - मला पण त्या मावतीससंग बोलायचंय म्हणाली. मंग बोलला तिच्या-
हा हा द्या की.
ग मी गेम खेळतेय. काय करायला? अ -मी व्हय स्कुटीची गेम- खेळायले.
स्कूट- तीची? हा हा गेम लई खेळते बघ- होय. हम्म हम्म आणि काय चालल? य नाही अजून तुम्ही?
जेवले की.
लवकर जेवला की, काय केलता मग घरी आज स्पेशल?
रोजचीच की हाय ते.
हम्म हम्म भाकरी- आमटी भाजी. हेच. हम्म हम्म.
हम्म काय नाही बाई.
हम्म हम्म. तुम्ही कुठे ट्रिपला जाऊन आले की नाही. ट्रिपला कुठं गेलत्या का नाही म्हणल.
नाय आजुन.
हा हा.
हम्म. तुम्ही काय.
आम्ही पण नाही गेलो.
हम्म. आज काय केलंय जेव
काही नाही रोजच ते. हा हा रोजच म्हणजे भात क्री भाज जी आमटी हेच की.
तुम्ही कुठ ट्रिप ला गेला नाही.
आम्ही नाही कुठं आता जायचं म्हणा लागलो प्लॅन करालागले खरं कोण तयार होईना.
गोव्याला जायच म्हणत होतो. खरं कोण तयार होईनात. गोव्याला पण बीच बघायला खूप भारी
स्कूल ट्रिप कुठे गेलती कॉलेज ट्रिप.
कॉलेज कॉलेज ट्रिप मधूनच मी एकदा गोव्याला गेले होते.
हम्म. काय काय बघितलं ति
काय नाही फक्त एक सायन्स सेंटर आणि एका एक बीच दाखवली होती कॉलेज मधून गेलतो त्यामुळे एवढं काय दाखवले नाही.
हम्म.
फक्त सायन्स सेंटर आणि कारेवारी बीच ते दाखवली.
हम.
हम्म.
आमची पण ट्रिप गेलती, आम्ही गणपतपुळ्याला तेन गेलतो.
होय आणि कुठं.
नाना. पावस, नानीच, हा हा. पावस.
हा.
आणि असं तिकडची ठिकाणएत बघण्यास तर कितीस सगळे बघितले, स्कूल ट्रिप होती आम
हा हा, मग. खूप मजा केला असचिला. हे अन तेन.
होय.
काय काय बघितलं मग गणपतपुळे, नाणीस, पावस, रत्नागिरीमध्ये.
रत्नागिरीमध्ये ते माशांचं एक हे होतं.
हां.
ते एक बघितलं बाजार बाजारपेठ होता.
हं हं.
आणि एक म्हणजे अस. अ म्हणजे असंच की. म्हणजे बघण्या सारखी कुठली कुठली ठिकाण आहेत ती सगळी बघितली.
हा हा नावं काही लक्षात नाहीत काय तुमच्या.
नाहीत.
हम्म हम्म. हम. पावसमध्ये काय मंदिरच आहे आणि नाणीज मध्ये पण मंदिरच आहे.
व्हय मंदिरच आहे खरंच छान आहे.
छान वाटतय नाही तिथं वा वातावरण ते मंदिरात प्रसन्न वाटतय. ते. हम्म.
तुम्ही गेलतासा.
आम्ही पण बघून आलोय की गणपतपुळे, नाणीज, पावस, रत्नागिरी हे बघून आलेय रत्नागिरीमध्ये ते माशांचं मत्स्यआलय तेन
आम्ही पण तेच बघितलय.
हुं हुं
आणि एक पॅलेस हुता
हा हा
तो एक बघितला. हम्म
म
काय म
हुं हुं
हुं
नाय बसतील ना
दिदी कड देतो.
हॅलो माऊशीची मुलगी छान म्हणते की तुम
हॅलो हाय हा बोला
मावशीची मुलगी छान बोलत्या की असं म्हणलोय.
काय म्हणला
मावशीची मुलगी छान बोलत्या. छान वाटल बोलून तिच्याशी
हा हा काही नाही आ ता देईन तीच पण शाळा चालू होईल सुट्टीला आल्या ती
हं हं
न
मक काय
छान बोलली. छान त्यांची पण कुठं ट्रिप गेल ती वाटतं नानीज पाऊस रत्नागिरीगि
हा हा
होती म मी पण म्हणलं मी पण बघून आलोय तेे
हम्
हम्म
बघा की म तुमी पण जावा कुठं तरी
बघायचं काय आम चा फ्रेंन्ड सर्कल एवढा म्हणजे अस हे नाहीये इंटरेस्ट नाहीये त्यांना कशात
हा हा मं
मग
हॅलो! हॅलो! हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हॅलो.
थांबा हं जरा आवाजच येईना झालंय, रेंजमध्ये जायला पाहिजेल.
हॅलो.
रेंज येई ना ओ, हां बोला.
अली काय? आला काय आवाज? हॅलो!
हो हो आला.
हम्म! हम् आणि काय चाललंय मग?
काय नाही.
हम्म!
काय नाही जरा डोकं दुकालय नंतर करू